हा बोला सर झालं जेवण तुमचं
हो झालं तुमचं झालं का मॅडम
हो माझं पण झालंच
अच्छा
हम्म आमच्याकडे लवकर जेवण करतात
हो का
हो ना आमचा रुटीन ठरलेलाच तो जेवणाचा म्हणजे वेळेवरती जेवण करतो आम्ही
आमचा पण ठरलेला असतो पण थोडंफार कमी जास्त होते मागं पुढे
नाही आमच्याकडे होतच नाही आमच्याकडे चालतच नाही तस आम्ही साडेसात आठ पर्यंत जेवण करून घेत असतो
अच्छा.
हम् म्हणजे जेवण. केलेलं आपलंस्थ हा.
चांगली सवय आहे.
डॉक्टर बण. हो आमच्या मिस्टरांना वेळेत जेवा जेवायला लागत ना त्यामुळे.
अछा
तस की डॉक्टर सांगतात ना वेळेमध्ये जेवण केलं पाहिजे
रो ल लवकर जेवढलतु मही तेवढं
हा कसं असतं ना म्हणजे आपण वेळेवरती जेवण केला ना तर पचनक्रिया चांगली होते आपली त्यामुळे जेवणाचा टायमिंग साडेसात किंवा आठ हा व्यवस्थित टाइम आहे ह.
हो ते तरला.
पण जे पण जर. ह जेवण खूप उशिरा केला ना तर मग जेवण ते जिर. पण नाही मग त्या सारखे प्रॉब्लेम वगैरे.
हा
येतात त्यामुळे व केलं पाहिजे.
कोणी डॉक्टर आहे का तुमच्यां इथं. ह
नाही नाही म्हणजे असंच आम्हाला होत होत सिडिटीचा प्रॉब्लेम पहिले आम्ही लेट जेवत होतो ना. त्यामुळेळ.
अच्छा. ह
मग डॉक्टर बोलले आम्हाला की बाबा जेवण व्यायात असण गरजेच असते. त्यामुळे तेव्हापासून. वेळेत जेवन करीत असतेना हम्म.
जेवण केले त्याचे फायदे पण भरपूर आहे.
हो ना म्हणूनच. नाहीतर पहिले आम्हालाा टाइमच नव्हता जेवणासाठी आम्ही कधी पण जेवत होतो.
हा वेळेत जेवण नाही केंवा तर मग त्याचे साईड इफेक्ट पण भरपूर आहे.
हा आणि आपल्या शरीराच शरीरावरच होतात ना ते साईड इफेक्ट म्हणून मग आता. टाइम ठेवलेला आहे आम्ही.
जेव ना करीता.
चांगलं काम करता येतील.
हम्म आराम चालू आहे का तुमचा.
हो आता सध्या जेवण झालं थोडं वॉकिंग पण झाली आराम चालू होत. तर आ तर सध्या.
अच्छा. कार्टूनचा आवाज येतो एक छोट छोटं बाळा आहे का तुमच्याकडे.
हा आमची मुलगी आहे ना ते कार्टून पाहते.
अच्छा.
कार्टून आवडते ना ले करायला.
हो आजकालच्या मुलाला तर खूपच आवडते.
हम्म त्यावेळेस सध ते फर्स्ट स्टँडर्ड मध्ये सध्या.
्छ बरीच मोठी आहे मग तुमची मुलगी.
हो सहा वर्षाचे आहे.
अच्छा. कार्टून मग काय मोबाईल वरती बघतेय का.
नाही ती आमच्याकडें पीसी आहे पीसीवरर ते. कार्टून बघ पाहत राहते.
तेच तर म्हटलं मोबाईल चांगला नसत ना लहान मुलांसाठी.
आणि मोबाईल तर जास्त करून देतच नाही म्हणा आम्ही तिला.
चांगली सवय आहे नाहीतर आजकालच्या मुलांना मोबाईल शिवा जेवण सुद्धा करत नाहीत.
हो. त्यात कसं आपलं. म्हणजे माता पित्यांची पण गलती असते मणा बरीचशी. ते पण त्यांच्यासाठी कारणीभूत असतात.
हो ना. मुलं ऐकतच नाही ना सर आजकालची म्हणजे कसं जेवायला- - पण बघत नाहीत. मोबाईल दिला ना तर मग जेवतात. मग आई वडिलांना असं वाटते की बाबा जेवते ना. तर मग मोबाईल दिला तर काय प्रॉब्लेम हाय.
हो पण कसं असतयं. थोडं मुलांना उपाशी पण राहू दिलं पाहिजे. जर भूक लागली तरी मुलं जेवत असतात. ते मोबाईलच्या नादामध्ये मुलं लक्षही नसते ना मुलांच्या जेवण्यामध्ये. आणि त्यांनी पचन क्रिया पण जास्त व्यवस्थित होत नसते मुलांची.
हो ते तर आहे पण काही माझे आता मा मा आमची मुलगी आहे ना - - ती म्हणजे जेवतच नाही. तिला मोबाईल द्या किंवा नका देऊ.
ती जेवायलाच बघत नाही. मग तसं नाही असत ना.
अच्छा.
एखाद लेकरू जेवतच नाही. आपण मग किती जबरदस्ती करा आणि भ - - रताना पण उपाशी नाही राहू श देऊ शकत ना त्याला.
हो. ना कारण मुलांना जास्त करून ते कार्टून वगैरे पाहू द्यायचं नाही.
नाही. आम्ही तस देतच नाही. मोबाईल वगैरे आम्ही पण नाही देत तिला. मोबाईल वगैरे.
लहान मुलीचा आवाज यायला तुमच्या साईडला.
हो बाजूला असतात ना त्यांची मुलगी आली.
हो का.
हम्म.
हं. त्यांचा आवाज जास्त यालागलायं.
हा.
अमयरा नाव आहे का तिचं?
हॅलो.
हा. हा. बोला ना
आम्हायरा नाव आहे का त्या मुलीचं?
हो. हो. तिची मम्मी आवाज देतेय.
अच्छा.
हम्म.
हम्म. तिचा जास्त आवाज येतोय.
अच्छा, अच्छा. ती झोपण्यासाठी आले ना ते आली इकडे आमचा दरवाजा उघडा आहे.
तुमच्या शेजारी राहतात का ते?
हो शेजारी राहतात.
हो लहान मुलगी आहे समजा लहानले कराला पाहून येते
हो
तुम्हाला पण मुलगी असेल ना लहान
हो तेच तर म्हटलं ना आता मगे आहे मला पण मग ते तिला सोबत पाहिजेच कुणी ना कुणी खेळायला.
आणि ती तिचं असं आहे की लेकर बघितले की खूपच हे करते. म्हणजे काय करू आणि काय नको असं होत तिला.
लहान मुलांचं तसच असत कारण त्यांना खेळायला वगैरे कोणी नस तय. नंतर मग ते काही मुलं वगैरे अचानक पाहिले की मग त्यांना असं या मुलासोबत किती खेळावं आपण
होना. आमची तर खूपच आहे बाबा म्हणजे खाली लेकरं वगैरे खेळताना दिसलीना अशी बघते. खूप असता लेकरांना बघते त्यांचा आवाज जर आला त बाहेर जाऊ जाऊ बघते. ते
नाही मुलांना थोडस बाहेर खेळू दयचं मग कारण तुम्ही जेवढं बाहेर ेढ दिसाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं असते.
म काय हा ते आहे पण कस आहे ना ती एकदम शांत स्वभळाची आहे. तिला कोणी मारलंचस ना, तरी पण ती मारखाऊून येते पण पलटून नाही. खूप शांत स्वभाव आहे तिचा
स्वभाव खूप शांत आहे. कुणावर तुमच्यावर गेली की तिचा पप्पावर
नाही तिच्या पप्पावरती गेलेली आहे. म्हणजे लेकर कसे असतात ना काही काही हो खूप चांगलं आहे.
हो का,
एकदम शांत स्वभावाचे आहेत ते, जय ते कस ती ना म्हणजे तिच्यापै का होते, मुलं पण तिला म्हार तिला काहीच नाही वाटत मार खाऊन येते,
हम्म मुलगी प्रेमळ आहे याचा अर्थ,
हो खूप प्रेमळ आहे, पप्पावानि तिच्या
हम्म लहान मुलं खूप आवडतात तिला,
हम्म खूपच जास्त पुडी उ
पुढे चालून तिला म्हणजे खूप लहान करायची खूप दया मायामुळे येणार आहे लहान किंवा मोठ्या माणसांचे वगैरे
हो आताच ते खूप जास्त तिला म्हणजे आपण किती सांगितलं ना तरी सुद्धा ती ऐकत नाही. हो
लानलेकरांचं वयस ते असते जथपर्यंत त्यांना समजत नाही तेथपर्यंत
हा पण मुली ना करण कूणाचामार पण त्या बरोबर नाही.
किती आवाज करते ती मुलगी,
हा तिचा भाऊ तिला घ्यायला आलेला आहे ना त्यामुळे
अच्छा
ती येऊन बसली तिच्या मम्मीने आवाज दिला पणती केली नाही मग तिचा भाऊ आलाय तिला घेण्यासाठी
हम्म हम
हम्
बोल
हा हा माझी एकदम कडक आहे तिचा बोलत नाही ती आहे छोटी फक्त,
आवाजच येत आहे तिचा तसा,
हो ना आवाज आहेच तिचा एक्झम कडक
हिंदी साईडर आवडते नाही का
हा हो हिंदी बोलतो तिला मराठी येत नाही
अच्छा मराठी भाषा शिकली नाही येतच नाही तीच्या घरचे बोलत नसतील
हा मोमेडियन आहेत ना त्यामुळे ते बोलत नाही
अच्छा
हिंदी वगैरे आपल् मराठी म्ह
तुम्ही शिकवायच मग तिला
नाही जास्त येत नाही ती आता कस ते नमआम्ही बोलत आहे ना तुमच्यासोबत फोनवरती मग बाहेर होतेय त्यामुळे दरवाजा उघडा होता तर ती आतामध्ये आली मग
बरोबर
माझी मुलगी बसून होती ती आली तिचा आवाज ऐकून बाहेर मग ती तिच्यासोबत परत आत मध्ये आली
ते तर असतेच मुलांसोबत मुलं खेळतात
हा नाहीत एरवी येत नाहीती
अच्छा
माझी मुलगी घेऊन आली तिला वरती
तुमच्या मुलीला खूप लेकर लहान लेकर खूप आवडतात वाटतंआवड खूप आहे
हो खूप जास्त खूप जास्त प्रमाणात तेन ती आहे एवढ खूप मोठी नाहीये पण तिला असं वाटतं मी कीतगमोठी आहे का तीबाकी जे तिच्यापेक्षा मोठे जरी असते ना तरी त्यांना लहान समोर असत
ह
तिच्या सोबतच आहे हम्म्
म्हणजे कसं तर मुलं मोठे असल्यावर लहान लेकरांना कसं तस तिला काहीच नाही ती मोठ्यांना पण तिच्यापेक्षा लहानच समजते
बरोबर मग काही लेकरांचा स्वभावच असते तसं
पुन आपण कितीही सांगत ते ऐकायला पाहत नाही ललेकरच
काय जेवलं मग सर तुम्ही आज
आज काही नाही आमच्या इथ चांग थोडं गुलाबजामुन वगैरे केले होते
अच्छा
तेच खाल्ले क आमच्या मॅडम चांगला गुलाबजामन बनवतात
हम का
ह
अच्छा अच्छा
करण्याचा काही मुड नव्हता
अच्छा मग जामुुनच खाल्ले का अच्छा अच्छा
हम हं
मला बन बनवा लागलं तर तुम्ही सांगितलं